हॅलो. हॅलो आवाज येतोय?
येतोय का ग आवाज?
हॅलो हो आता येते आता येते.
हो मला पण इथ व्यवस्थित आहे. हो हो एकदम व्यवस्थित एकदम. पाऊस छान पडतोय आणि त्याच्यात रेन लिहिली एकदम छान फुललेली आहे माझी.
वा वा मग चहा भजे खाता सांगू. ह नाहीग नाही.
एकुन अ रेन लीली म्हणून ना एक व्हाईट कलरच फ्लॉवर आहे. जे खास आहे ना म्हणजे जेव्हा पावसाच्या दिवसात किंवा आपण असं म्हणु कि जेव्हा उजेड असतो सण जेव्हा अस चा आपलं सूर्य तेव्हा ते छान त्याच्या बाजून अस फुललेलं असतं ते. आणि जर आपण त्याला घरात नेलं ना तर कोॉमेेतून जहता ते.
अरे बापरे असं आहे का?
हो म्हणजे मी आतापर्यंत तसं ऑफजर्व केलेलं आहे. आहे एकदम सौम्य आहे एकदम सौम्य असते.
ओके ओके. मग तुमच्याडे तुमच्याकडे पावसात लोनच वगैरे करताय की नाही मग?
मग बनवतो ना,
बरोबर अरे बापरे लवकर जण जागा तुम्ही
खवय जास्त आहे. ना घरात,
अरे बापर अच्छा वेगवेगळ्या प्रकारचे महत असेल मी तुम्ही
हो म्हणजे आम्हाला आवडायचं लोनच आहे. नंतर आपले हळ कच्ची हळदीचं लोणचं आहे मिर मिर्चीच म्हणजे ना माझ्या सासूबाई एमपी ला आहे ना तिकडे लाल कलर मिरेत अशी ती ोळ ढोबळी मिरची असते ना म्हणजे त्या टाईप असे वेगच काहीतरी नाव तिचं, तर ती मिर जी खास भेटते ती हिवाळ्याच्या दिवसात. तर तिचं लोणच बनवतात, तर ती ही म्हणजे. त्यांच्या हातच लोचं सगळ्यांनाच खूप आवडतं, पण इकडे मला नाशि भेटतच नाही मिची
ओके ओके ओके ओके. त्याच काय असत माहिती आहे का ते. त तोवर चांगलं राहतात का पण, मग मिरचीच लोनचं इतक दिवस.
हो रेड कलरची बी नाही पूर्ण वर्षभर का दोन वर्ष पण तिची अंदाज आहे
बापर चांगलेय मग टेन्शनच
हो आणि ते, त्याची चौक पण वेगळे राहते आगळी चंव असते, म्हणजे आपल्याला सगळ्यांना मुलांना पण खूप आवडते ते.
अच्छा
छान हे राहतो. तुमच्याकडे,
आमच्याकडे कैरीच असतं. मोस्ट ऑफ आम्ही कैरीच आणि, वळ्याच वगैरे बनवतो आम्ही
अच्छा हा आ्याचत छलास हो आमच पण ओला हळ ओला हळदीच तर सगळ्यांच फेवरेट असतं. थंडीच्या दिवसात आवडयचं पण आणि आता सध्या फक्त
कैरीचा हा कैरी ण आमच्याकडे आंबट गोळ आवडत आम्हाला तिखट नाही आवडत जणेकरून मुलं पण खऊ शकत का हिशोबाने बनतो आल अंबटकोर.
नाही आ आमच्याकडे असं आहे की मुलांना सुद्धा तिखट चालतात म्हणजे त्याच्यामुळे तिखटच लोनच हो पाणीपुरीमध्ये सुद्धा ते गोड पाणी घेत नाही अशी गोष्ट
अरे बाप रे चांगली गोष्ट म्हणजे, तर मुलं स्पायसी खात नाही. मुलांना कसं मेडेमच आवडत, तुमच्याकडची मुलं खातामध्ये ते नवलच आहे.
आम आमच्याकडे ते सगळ तेव माझ्या भावाची मुलगी आहे पाच वर्षाची आहे. तर तिला जर तुम्ही मिर दाखवली म्हणजे तळली मिरची असेल, तर ती पूर्ण ती मिरची खाईल.
अरे बापरे, हो का.
मिर पोळी म्हणजे तिला भाजी न कुमाव तर मिरची पाहिजे मी
बापरे स्पायसी मग
हो हो त्याच्यामुळे ना ते क पण तरी गेलो ना नाही कधी कधी कस होत आपल्याला कुठे ियला जायचं मुलां अस वेगळ आपल्याला बनूनव लागत बरोबर
बरबर बरबर.
कि तो कसष्टमर.
फि -फिरायला वगैरे जात की नाही. पावसात फॅमिलीला वगैरे,
हो जातो ना आत्ता एवढंचय विचाराचा विचार आहे पाऊस नव्हतो आता थोडा पाऊस झाला, की जावू मग.
हम् आम्ही पण राहतो फॅमिली सगळे. फ्रेंड सर्कलर सगळे मिळून जातो मस्त एन्ॉय करते एक
हो हो बरोबर नाही जास्तच असत सगळ.
पावसाळ्यात छान वाटत जरा.
हो.
ऑफस फिरण्याची मजा ऍक्च्युली खरंच वेगळी असते मस्त नाही का?
हो पावसाळा म्हणजे सगळ्याच गोष्टी मध्ये छान असतो हो.
बरं छान. बाल्कणी वगैरे फूळ वगैरे, पण लावलेले असतील सगळेच. गुलाबाचे वगैरे,
नाही गोलाबाच नाही होते माझ्याकडे.
हम् हम.
किती ग? आम्ही ना ऍक्च्युली, मी खूप फेस विचार म्हणजे गुलाबाच्या फुलांचा ट्राय केलेला. पण काय माहित म्हणजे थोडासा तो झालेला. पण तेच्यानंतर परत म्हणजे, तो मुर म्हणजे तो राहतच नाही.
त्याला त्याला ना तुम्ही ते चहा. पावडर असते ना आपली चहा पावडर, ती टाकायची सुखवलेली असते ना ती टाकायची. तु त्यान खूप चांगली ग्रोथ येतती माझ्याकडे आम्ही तेच करतो.
पण मग तिला त मुंगे आणि ते तसं काही हे नाही होतं.
काहीच नाही काहीच नाही, लागत नाही लागत. नाही सुकव ना ती तुम्ही सुकवलेली असे ना, ती चहा पावडर मग ती लवकरच जमीनीत मुरते.
ओके. म्हणजे तिला वॉश करायचं का तसंच डायरेक्ट.
त्याक्सेस नाही ते शा आपणची चहा गाळले ना, ते उडते ना मग ते तेच्या ने. भांड्यात काढून ठेवा. ती रोज, तुम्ही चहा बनले का ते त स्टोर करून ठेवले, का चार पाच दिवसाची. मग ते तेच्या मध्ये, टाकायचे कुंडीत टाकायचे.
ओके.
झाडांना खूप चांगली ग्रोथ येते, आता मी तर माझ्याकडे केले ना. मध्ये गुलाबाचे फुलं खूप चांगले उमले माझ्या हातात.
ओके चालेल म मी आता पुढचं जेव्हा हे राहील ना. प्रत्येक दिवसाच्या तसा चहा आपला, डेली बनतोच ये.
हा मग ते युज फेकण्यापेक्षा, तुम्हाला युज होईल. हा गुलाबाचा रोप घेऊ ना खूप स्वस्त झालं, छान भेटल अंग ना वेगवेगळ. कलरचे रेड व्हाईट हो.
त्याच्यात तुम्ही ते हायब्रीड कम केलेय काही जणांना इकडे मी पाहिल होतो, जसं एकच गुलाब पण तेच्यामध्ये ना. वेगवेगळे कलर होतेच. त्या मुला.
नाही नाही अस नाही आपण नॅचरलच केलं जे नॅचरल ते ते हायब्रिड असत शेवटी जे हायब्र्रीड असे ते आपण स्वतः बनवलेलं त्यापेक्षा जे नॅचरल असतात ना कलर्स ते त्यांची स्मेल पण हायचे, त्या गुलाबाचे‌.
अच्छा.
ते हजरी काय तर सगळंच घ्यायला लागलें. पेरू पासून आता विचार करा ना, तुम्हीच पावसाच टरबूज. काय नाही तरबूज सुद्धा येतात पावसाळ्यामध्ये.
तरबूज ‌बरोबर आहे, त्याला चव पण नसतेल.
हा बिलकुल समजते.
म एव एवढंच तर आम्ही हे पण, पहिले केळी आणलेली आता मागच्या हात त्या केळीन सुद्धा चव नव्हती.
हा मग ते हायब्रीड ना जेवढ मोठा केळी ना, तेवढ हायब्र्रीड असतात. तुम्ही नॅचरलला ब्लॅक असता तर थोडसा ब्लॅक अस.
हो हो, नाही पण मग ते जळगावची केळी जी असते, ती तर मोठीेच असते ना.
हा पण तुम्ही जी असे एकदण स्वच्छ दिसते ना नाही कधी अशी गिरजगार दिसते. अदम म्ह्याला काही डाग नसतात कधीच नाही घेऊचीक त सर्वात जास्त हायब्र्रीड असत ह तीसर्व जास्त हायब्र्रीड
छोटीच केिळी पाहतो पण, तरी पण मग तो, एक म्हणतो ना हम्. हो नाही दोन्ही मिीडियम पण इलायची केळी तर छानच लागते. टेस्ट असते छान मला तीच आवडतात.
आणिम्ही लहान मुलांना दिलायची खळ द्यायला पाहिजे की सत पौष्टिक मुलांसाठी हो.
हो इव्हन ना, सर्दी जरी असेल ना. तरी इलायची केळी खाऊ शकतात मुलं.
ऍक्च्युली तुम्हाला सांगू का मी आपण म्हणतो ना की, डॉक्टर काय म्हणतो माहित आहे का. की तुम्हाला असं गैरसमज आहे की तुम्ही म्हणता ना की सर्दी झालं खोकलं झाला तर केही खायचे ना. तेहीच आणि सर्दी खोकल्याचा काही संबंध नसतो. डॉक्टरने मला सांगितलं त्याच्या मला मुला ने हो ते म्हटलं की तुमचा हा एकदम घोर घयचाच मत आहे नाही की तुम्हाला असं वाटत कप झाली मुला तर के द्यायला. पाहिजे असं काहीत पौष्टिक मुलांना त मी द्यायला पाहिजेत असं म्हणत.
अच्छा, मी तर फक्त म्हणजे इलायची. केळी जर मिळाली ना तर, तेवढेच घरात आणायचे जर मुलांना सर्दी असेल ना. तर आम्ही तेवढीच आणायचो पण ती नसेल मिळाली तर मग आम्ही घरात आणतच नसायचो कारण की मुलं खातील आणि खाल्ल्या कपड त्यांना त्रास होईत.
बरोबर नाही एवढं तुम्ही रा काही प्रॉब्लेम नाही यायच्या. सर ते डॉक्टर तेच म्हटलं की, तुम्ही खूप म्हणजे गैरसमाज लोकांनी असा विचार का करताय माहिती. हे सर्दी सर्दी झाली की, केळी खायची नसते. त तेही खाल्ल्यानेवजे पावस जास्त होते आजार पाणामध्ये तर ते खायलाच पाहिजे.
नाही आता ते चांगलं सांगले. तर मेही पण आता पुढच्या वेळेस लक्षात ठेऊून ही गोष्ट काही होत नाही खाऊ शकतोय.
माझा मुलगा त दोन तीन के एक थांब जातो दिवसातून तीनच वर्ष असं आहे. मग त्याला केळी एवढी आवडते ना, तरी तो खातो हो. आणि तिला सर्वात बेस्ट कारण की वजन पण चांगले स बेस्ट काय कर हो. मग तुम्हाला किती मुलं आहे.
लहानपणी तर मला एकच आहे, मला तर माझिका लहानपणी मी जेव्हा लहान होत. माझ्या द आजी नाणी ना, केळी मध्ये पूर्ण ना. तूप घालून तसं मला खा खायला द्यायचे, का कारण की वजन वाढत नाही म्हणून.
हो चांगलं तूपच सर, बेस्ट आहे तूपच. तुम्ही तू असं पण होऊ शकता मॅम, तुम्ही जसं एक चमचा जरी सकाळी उपाशी कुठे घेतलं ना तूप. ते सर्वात बेस्ट मी तर रोज घेते.
नाही तसे तर मी खात तस तर खायचे मी, नाही मी लहान असताना. त्यांना माझं वजन खूप कमी होतं तर मला हा केळीमध्ये तूप टाकून मग मला खाऊ घातलेलं आहे त्यानी
अरे बापरे, नाही का. क कधी शरीर बांधा पण असतो. आपण आपल्या अ आणुवंशीक असत ना, आपल्या आई वडीलं शरीर अस तर मग. आपमध्ये असच असतो.
तेच बी तेच म्हणायचे. त्या म्हणजे माझी नानी आणि दादी दोघी पण सारख्याच त्या एकदम सडपात आणि त्यांना वाटायचं की, एम झाडं व्हावं कसं काय होणार आहे मग.
बरबर. तुम्ही आही मुलाला जर दिलं ना जरी तुम्ही आता जरी मुलांना दिलं ना तरी बेस्ट ओके जस आपण आता गाडीला कशी ऑइलिंग करतो तस आपल्या शरीराला आपण ऑइलिंग गरज असते तर त्यासाठी आपण दूध खायलाच पाहिजे एक स्पून का अस रोज
मी आम्हाला आमच्या घरात असं आहे की तूप आहे ना मुलांना असं पण तूप आहे ना. समोर दिसला का मला एक चमचा दे एक चमचा म्हण म्हण दोन तन चमचे ते स्वतःच खान घेतात त्यां म तूप खूप आवडत आणि आपलं घरचं तूप असतं ना. त्याच्यामुळे काही टेन्शन नसतं आपल्या
बाहेरच हायब्र्रीड खाण्यापक्षा घरातलं खायला कधी भेटणार.
हो तेच बरोबर चला तई हो आपण बोलू परत
हो हो ओके तुमच्याशी पण चला
नाही.
टायगर.